हॅलो.
हॅलो हा छाया ताई हो येतो येतो
हम्म छान काय चाललं सध्या
काही नाही हेच लहान मुलां त्यां सांभायचं सकाळ येतोय का आवाज
हो येतोय मला बोल बोलत त
हो म्हटलं हेच काय रुटीन रुटीन काय लहान मुला दिवस ब सांभाळण्यातच वेळ जातोय कधी कधी मनात विचार येतो की द्यावं त्यांना पण नर्सरी वगैरे कुठेतरी टाकून स्कूलला तेवढीच सवय लागेल असशी
काही नाही सवय घरी पण ला एवढं लवकर नाही टाकू मुलांना
हो ना आणि एक वेळ असं पण वाटतं की आता अशी तीन वर्षाची आहे एवढ्या लवक टकाा बिकणे त्यांच्या पण मनावत आणि तो अजून कस त्यांना असं पण मी वाचलं की परत त्यांना पण असं नाही का इ क्युरिटी वाटते आणि त्यांनाही त्यांचे इमोशन्स सांगता येत नाही असंही वाट आणि कधी कधी एवढा दंगा करताना इथे वा तेव्हा आत्ता की टाकूनच द्या बघ कि काय
त्या त्या मिनिटापरत फक्त आपल्याला आपली जबाबदारी नकोशी होते बाकी काही नाही हे नकोच हा त्रासच नको असं वाटतय
खरत असं होत कारण की जेव्हा म्हणजे असं एखाद दिवशी काही दुखत असलं ना आणि तेव्हा मुलं जेव्हा त्रास द त्यां चिचे होन जाते त्यांना कसं आपण समजावण्याचा प्रयत्न करतो पण ते पण लहान आहे. ते त्यांचा हट्ट काही सोडत नाही, त्यांना मग त्यांना तेव्हाच आपल्या जवळ बसायचं असतय. आपल्या हातूनच जेवायचं ह
हम्म हा हा.
तुमचं काय चाललं तुमचं बाळ काय म्हणतय?
आमचं बाळ काही नाही हा बाळात आता आमचं बाळ आहे ना फक्त चालायला शिकलंय. अजून काही बोलता येत नाही फक्त कोणी दिसलं का शेक हँड देतो, फ्लँकीस देतो समोरच्याला करतो आणि वरचे वर किती वस काढून घेतं असं आहे आम गवा
आताची मुलंच खूप ऍक्टिव्ह आहेत काहीच सांगावं लागत
हो हो हो नाय सांगाव नाही ला होत.
कधी-कधी विचार येतो आपण हो ना कधी-कधी विचार येतो आपण लहान असताना आपल्याला काही कळतं की नाही. कधी कधी मनात विचार येऊन जातो आपण लहान हो लहान अस त्यांना आपल्याला काही कळत तरी असेल का?
असं हे बाळ मोठं झाल्यावर विचार करेल मला काही कळत होतं का?
हो ना.
नाही नाही.
बरे जास्त रडत वगैरे त्रास वगैरे नाही देत ना.
काही त्रास नाही छान आहे तस ते. खाण्यापिण्याला फक्त त्रास देतो पाणी अजिबात प्यायला नको म्हणत पण मग पाण्याशिवाय कसं होईल?
तेच ना
पाणी सारखं म्हणजे
थोडं थोडं ग्लुकोज वगैरेच पाणी द्यायचं त्यांना हा लिक्विड बेसमध्ये पण द्यायचं आणि हो हो आणि कसं ग्लुकोजचं वगैरे पाणी पण देऊ शकता तुम्ही. त्यांना कस ह वयामध्ये ना वेग वेगवेगळी चव पाहिजे असतेच
हो हो तेच तर, माझ्या एक वाचनामध्ये बलकी नको वाटतात. त्यांना,
हा आणि कसं लागोपाठ दोन तीन दिवस दिले ना तर लगेच नकार देता खायला. तेवढं बरं आहे माझ्या वाळाला एकदम छान सवय लागली. की स्वतःच्या हाताने खायची कधीतरी, एखाद दिवशी लहर आली की मग आई. तूच खाऊ घाल.
हा हा हा नादीपणा येतो. माझं एक पुस्तक वाचनामध्ये असं आल होतं ह ह. माझं एक असं पुस्तक वाचनामध्ये आलं होतं! की मुलांचा जो मेंदू आहे, लहान मुलांचा मेंदू हा पाच वर्षापर्यंत त्याचा म्हणजे त्या मेंदूचा विकास पाच वर्षापर्यंत नव्वद टक्के होत असतो. त्यामुळे मग आमच्या घरात अस विषय झाला कि म म्हट ह्याला शाळेत एवढ्या लवकर टाकावं की न टाकावं. आमच्या घरात असं म्हणे तीन वर्ष त्यांनी काय होणार आहे. मग दोन तास घरीच त्याला वेळ दे ना! जे घरच प्रेम जे मिळत जी माया पाहिजे त्याला कशालाव तुम्ही योगाच सुरुवात करता, का दुसऱ्यांनी माया लावायची मिळत ना! हे हे दिवस परत नाही येणार. हे कषण तरच नाही येणार. त्याच्यापेक्षा हे आपलं म्हणून आपल्या जवळच ठेवा आणि ती त्याला माया द्या तेवढी असं आमचं घरच्यांचं म्हणणं झालं दोन तासासाठी उगच नर्सरीत घालायचं.
तेही आहे आणि आजकाल. काय म्हणतात शाळेचे शुल्क पण इतके वाढले आहेत ना. कि प्रवाना बाहेर एवढ्या एवढ्या लहान मुलांचे पंचवीस तीस हजार रुपये घे एक एक दोन दोन तासाच. सर्वसामान्य माणसांना आ ते परव होणारच नाही.
नाही बरं बरोबर.
आपल्या काळात. तस होतता, आपण झेडपीच्या स्कूल ला जायचो. ह. तिथे तीस ते पन्नास रुपये पूर्ण वर्षभराची फी असायची तेच झालंय सध्या. म्हणजे तिथे पण खूप. चांगलंय घेण्यासारखं. शासन वेगवेगळे अ. उपक्रम राबवत असत पण आता कसं. माणसांचा कल जास्त करून खाजगी शाळांकडे झालाय.
हम्म हम्. पण शाळे खजगी शाळेवाल्यांची फी जी आवाज तो इतकी मोठी आहे रक्कम किती नकोशी वाटते असं वाटतं दहावी नंतर त्याला तो खर्च केला तर तो जास्त सोयीस्कर राहील तो पैसा. आता जर राखून ठेवला तर.
आणि असं वाटत की नोकरीला लागल्यानंतर पण ती वसूल होण्यासाठी. किती वर्ष जाणार आहेत.
हो हो हो तेच तर.
आणि आजकाल तर प्रत्येक गोष्टीमध्ये काय म्हणत स्पर्धा आहे. यांची खूप म्हणजे खूपच. स्पर्धा आहे. त्यांना हे पण आलं पाहिजे ते पण आलं पाहिजे वास्तव त्यांच्या लो टाकून टाकून म्हणजे मुलं फार. म्हे आपल्या काळात किती असं हसून घेऊन राहाय. त्याची मुलं नुसते असं मा. शिकताना वाद दिसत.
हा त्यांच्या डोक्यात हे असत अरे आप आपली शाळ संपलीय आता आपल्याला क्लासला जायचंय क्लासवरून आलं की अरे आपल्याला आता डान्स क्लास आहे. अरे आपल्याला आता ह्या क्लास आहे. अरे आपल्याला. तो क्लास. म्हणजे नुसतं बोदरेश
शेजारची हो हो आमच्या शेजारची जी छोटी मुलगी आहे आत्ताशी फक्त ती दुसरीला आहे तिच्या आईने तिला योगाचे क्लास डान्सचे क्लास स्केटिंगचे क्लास प्लस तिचे शाळेची क्लासेस असे सगळे लावून ठेवलेले आहेत आणि सकाळी ती साडेसात ला घरातून हो सकाळी साडेसात ला गेली की साडेबारा एक वाजेपर्यंत घरी येते त्यानंतर तर सारखे हे क्लासेसच चालू म्हणजे ती अक्षरशः आपल्याला म्हणते माझ्या आईला कळत नाही का मला एवढे क्लास लावून ठेवले मी किती दमते म्हणजे एवढा एवढा जीव कुठे कुठे करणार अस होत म्हटलं योगा तुम्ही घरी शिकवू शक ता. डान्सचपण तुम्ही घरी शिक
ती की ऑलरेडी जर पहिली दुसरीला आहे, तर तिला योगाची काय गरज आहे?
ह नाही, फ्लेक्सिबल आपण म्हणतो की लवचिकता वाढते. पण योगाचे तसं आपण पण केलं, तर आपलं बघून बघून लहान मुलं करतातच. आता मीही योगा करते ना, माझी मुल गी एवढी लहान आहे ना, ती मला आहे ना माझं बघून बघून मलाच म्हणजे मा माझ्यासारखं करायला बघते. मग कसं ती कसं लहान मुलं कस बघून बघून शिकतात. असं वाटतं की, एवढं कशाला त्यांच्यावर लोड टाकायचा. हसून खेळून पण होतंय. त्यांना एखादा चक्कर मारून आणायचा. चालायला घेऊन जाय चं. तेवढच आपल्यासोबत पण टाईम स्पेंड हो त होता, म्हणजे वेळ घालवलाच जातो त्यांचा.
हम्म.
पण आजकाल असं झालंय, की स्पर्धा एवढ्या वाढलेत त्याच्यामुळे असं वाटतं, की सगळंच आलं पाहिजे आजच्या आजच मुलांना.
पण मग ते शक्य नाही ना. त्याच्यासाठी काही काही गोष्टी शिकण्यासाठी ठराविक कालावधी असतो ना. आपण आजच ठरवलं का आपल्या मुलाने पहिलीला न जाता, डायरेक्ट दहावीची परीक्षा द्यावी, तर ते शक्य नाही.
तेचपण मग काही हो काही व्यक्
पालकांचं आहे असं. हं. नाही पण कुणीही असो, माज. हा म्हटलं काही गोष्टी हे ठर ते कालातच घडत असतो. खरं एक वेळेतच ते चांगले वाटतात. माझं तर हे म च्यापेक्षा जर मुलगी सातवी आठवीला गेली ना, तर तिला कराट्याचे क्लासेस लावावे. की जेणेकरून उद्या ती बाहेर पडली, उद्या कमी जास्त काही वेळ आली, तर ती स्वतःच रक्षण स्वतः करू शकते.
हो हो, आमच्या इथे आहे ना. आमच्या इथे म्हणजे अ चार ते पाच वर्षाच्या पुढेपण मुलींना आहे ना, कराटे क्लासेस लावले ना तरी शिकवतात ते बऱ्यापैकी म्हणजे असं छान शिकवता -आता इथे शेजारच्या ज्या मुली आहेत ना त्यांना तर कंपल्सरी लाव आपलेच होते तर मग.. त्या मस्त ट्रेन झाले म्हणजे मस्त त्यांनी प्रशिक्षण घेतलेय आणि मस्त शिकून गेले म्हणजे अस आपल्याला काही असं टेन्शन नाही राहत की पण मुलींना जरी पाठवतोय कुठे तर आजकाल तर असं होत की लहान मुलांना कळत नाही त्यांच्यावरती अत्याचारचे प्रमाण किती वाढून गेले
हो- हो -हो
हो त्याच्यामुळे असं वाटतं की डान्स आणि अ ह ते गाण्यांचे क्लासेस लावण्यापेक्षा हे करा तेे वगैरे असे क्लासेस लावले पाहिजे.
स्वावलंबी म्हणजे स्वतःच रक्षण स्वतः करू शकत ओके
हो
त जास्त गरज आहे काळाची
आमच्या परिसरात तेवढं एक चांगलं झालंय की अ म्हणजे कराटे क्लासेसच विनामूल्य पण प्रशिक्षण दिलं जाते त्यामुळे जाज जास्तीत जास्त मुलींना ये ना सहभाग पण घेता येतोय आणि त्या करतात पण नायी
चांगलय, आपण थांबूया ताई? हॅलो, हा ठीक ये, थँक यू ह ताई, हो
वेलकम.